हॅलो.
आ नमस्कार
कशा आहात.
मस्त आहे तुम्ही कशा आहात.
आहे.
ओके. आज आपण
तर आज आपण काय करू आज आपण ए आय ची थोडीशी माहिती घेऊ तुम्हाला काही माहित आहे. काही यायवरर.
हा आता ये. बद् त जास्त माहिती नाही मला पण आहे थोडीशी
हा मला सांगता का तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढी
हा सांगते ना हा. म्हणजे ए आय म्हणजे काय आहे की अ ए आय मध्ये कृिम आपलं नॉलेज म्हणजे बुद्धिमत्ता वापरलेली आहे म्हणजे मानवाप्रमाणे विचार करण्याची किंवा शिकण्या पुण्याची अ आणि निर्णय घ्यायची जी क्षमता आहे मानवामध्ये तर ते संगणक प्रणालीमध्ये ए आय मार्फत तशी हम्म. यंत्रणा तयार केलेली आहे मानवाने यंत्रामध्ये निर्माण के आहे की कृत्रिम बुधी वापरून प अ एक मशीन कशी आपल्या मानमाने काम करते त्या तंत्रज्ञानाचा वापर. ून मशीनचे डे मोठे मोठे डेटा अस. ते वेगवेगळ्या असं सोल्युशन काढतात त्यातून स्वतःच्या अनुभवातून शिकून नवीन नवीन निर्माण होतात तर त्या ह्या मार्फत सोडू शकतात.
हा म्हणजे सध्याच्या डिजिटल युगात माणसाप्रमाणेच विचार करण्या आणि निर्णय घेण्याची क्षमता मशीन म निर्माण करजच म्हणजे ए आय अस थोडक्यात सांगता येईल आपल्याला आणि त्याचा मेंदू प्रमाणे पूर्ण फंक्शन होत असत पूर्ण मान मेंदू प्र्रमाणे होत असत.
हो हो हो
आणि हे जे तंत्रज्ञान आहे ना ते आपल्या दैनंदिन जीवनातील जे काम जे काम अवघड असतात ना ते सोप्या पद्धतीने अपेक्षाप्रमाणे लवकर होतात म्हणजेच एखादा फोटो इडिट करायचा असेल तर तो जर आपण ए आय ला टाकला तर तो आपल्याला काही क्षणातच तो एडिट करून भेटतो जसा आपल्याला हवा आहे तसा आणि आपण काही ॲपद्वारे जर वारे जर तो फोटो एडिट करायला गेलो तर त्याला आपल्याला खूप वेळ लागत ना त्याच पूर्ण स्ट्रक्चर वगैरे चेंज करायला खूप वेळ लाग आणि ए आय मध्ये काय होत दोन फोटोज एकत्र करता येतात
हो अ म्हणजे थोडक्यात असं कि कठीण जे काम आहेत जे हार्डवर्क तर त कठीण काम खूप सोपी होतात आणि आपल्या कामाचा पण वेग वाढतो त्याच्यामुळ असच ना
हा हा आता हल्ली काय चालू आहे हल्ली आता जे कंपनी आहेत मोठ्या मोठ्या त्याच्यामध्ये कोडिंगसाठी टी ए आय यूज करतात त्याच्यामुळे जी जी मॅन पवर आहे ती कमी लागते
हा हा
म्हणजे जी दहा माणसं कामं करतात ती दोन तीन माणसंच करतात आता
हो
ए ए आय न आपलं म्हणजे पूर्ण असं जीवनच असं सोपं करून टाकत आपल असं काही अवघड राहिलेलंच नाहीये पण जसं ए आय ने आपलं जीवन असं सोपं केलं आहे तेवढंच आता ए आय मुळे माणसांचं जगणं देखील लावगड झालेला-
हो ते खरं आहे कारण अ मानवी लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे ना ह
हो ना आणि काही काही कंपनी म्हणून एआय मुळे माणसांना देखील म्हणजे एम्प्लॉयीज ला पण आहे
हा
ह आणि म्हणजे ए आय आता हे नवीन आलेलं आहे ना सो आता काही काही अनस्किल्ड एम्पलॉइज पण आहेत ना त्यांना कंपनीनी काढलेलं आहे आणि जे ए आय ए आय ला अ येत ए आय त्यांनाच घेतलेला आहे कं
हो हो हो हो ते आहे.
आणि हल्ली सगळीकडं ए आय चच चालू आहे.
हा हा आणि ए आय मुळ जरा सायबर सुरक्षेचे नवीन धोके पण निर्माण झाले आहेत ना
हो
जसं नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत तसं हा
हो जसं सायबर सायबर सक्युरिटी ही धोक्यात आलेली आहे तसं ए एआय नी सुध्दा सायबर सेक्युरिटी म्हणजे सायबर सेक्यर केले आहेय एआय मुळे पण काही काही क्राईम थांबतात.
हो, ते पण आहे
आणि आता बाकीच्या मोठ्या मोठ्या देशामध्ये एआय हे आहे एकमेक असं ब्लॅकमिल करायला युज करतात.
हां का
हा आणि ए आय द्वारे आपण कोणतेही व्हिडिओ कसेही बनवु शकतात ना कोणासोबत पण, म्हणजे काहीही करताना आपण आपण म्हणजे जी आपली इमॅजिनरी पॉवर असते ते आपण ए आय थ्रू बनवू शकतात.
हो.
हा मग त्याच्यामुळे आता सगळं आता काही काही ठिकाणी ना ए आय द्वारे ब्ककमेलिंग चालु आहे.
हा, हां, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतील ना? - ए आय मध्ये पण वेगवेगळे प्रकार असतील ना? त्याच्याबद्दल काही माहि ते आहे का तुम्हाले? -
ए आयचे प्रकार म्हणजेच कस ए आयचे वेगळेवेेगळे एप्लीकेशनस. म्हणजे जसं की आता हा जसं की आता, ए आय चे वेगळे वेगळे एप्ली एप्लीकेशन म्हणजे व्हॉइस असिस्टंट आहे, सिरीज परत चॅट जीपीटी, परत गुगल जेमिन हाय,
हा हा-
असेचं खुप सारे आहेत आणखी ॲप ए आय चे एप्लीकेशन- आणि जसं ए आय आपल्या जीवनासाठी असं चांगलं आहे तेवढंच हानिकारक देखील आहे ना.
हा ते सांगू शकाल काय थोडक्यात?
हा म्हणजे जस आता आपण थोड्या थोड्या गोष्टींला ए आय वापरतो, तर- कार आप म्हणज विचार क क्षमता आहे, ती आता जास्त नाहीये, जशी अगोदर लहान लेकर विचार करायची म्हणजे न मोबाईल घेता, न सर्च करता, बघायचे, - विचार करायचे, ते राहिलेले नाहीये ना आता. आता, आता जवळपास स- मोबाईल घेतात, ए आय ला सर्च करतात, त्याच अन्सर येतं, - आणि झालं काम सोप होत, पण त्याच्यामुळ ते सोप होत काम पण त्याच्यामुळं विचार करण्याची क्षमता नाही ना वाढत, लहान लेकरांची. ह
हो. हो. मग तो फायदा नाही, नाहीचा तुटाचा आहे
हा म्हणजे तोटाच आहे तो ए आय.
म्हणजे- पुढची पिढी आळशीच बन बनवला बनवती ना एक प्रकारे म्हणायचं, जेवढे फायदे आहेत, जे मोठं मोठे तंत्रज्ञान विकसित झाले, तस आता पुढच्या पिढीला विचार करण्याची म्हणजे निर्णय क्षमता निर्णय घेण्याची क्षमताच राहणार नाही ना, ए आय मुळ-
म्हणजे एक म्हणजे जस फायदे पण आहेत तशे, पण एक अस दुष परिणाम पण आहे तो असं मला वाटत. हम्म..
अ असं इ आय ए आय हे चांगल्या कामासाठी पण वापरू शकतात, जसं आता आपण वापरतो आहे. त ए आय ट्रेन करायला चालू आहे सगळ्यांकडून, सगळ्या देशांमधून या हा ट्रेन होत आहे. आणखीन, जर आपण- ए आय ला पूर्ण ट्रेन केला तर, तो तोच माणसांला बनवेल तो तो पूर्ण- आपल्या माणसांवर पूर्ण हवी होणार आहे.
हो तर एक विचारू शकते का मी आता हे आय म्हणजे म माणसाप्रमाणेच सगळं वर्क करतो ना तर मग काही दिवसांनी आहे ह माणसाची जागा घेऊ शकेल का?
अ जर त्याला तेवढं डेव्हलप केलं तर ते घेऊ ही शकेल
हा.
असं शक्यता आहे.
हा कारण कस मानव थोडं स्वयं लित असतो ना आणि सर्जनशीलता असते त्याच्यामध्ये सहानुभूती असते मानवामध्ये आणि मग ते किती जरी म्हणलं तरी ये आई एक यंत्रच राहणार ना मग तुम्हाला असं वाटत का कि ते मानवाची जागा घेऊ शकेल म्हणून
अ तस पन्नास टक्के चान्स आहे
हा हा. तरी पण यंत्र यंत्र मला नाही वाटत आहे तर तुम्ही म्हणताय कारण तुम्हाला जास्त माहिती आहे ना तस ह.
आता ए आय मु खूप साऱ्या लोकां चे खूप सारा एम्प्लॉयींची कंपनीमध्ये जॉब गेलेत ना आणि जॉब पुढे देखील भेटतील का नाही याची पण आता काही जणांना खात्री नाहीये
हा.
आणि ए आय साठी मग जास्त खर्च येतो का जास्त पैसे वगैरे लागतात का त्यासाठी
हो त्याचे जे गॅजेट्स वगैरे आहेत ते खूप महाग असतात.
हा हा. म्हणजे त्याच हार्डवेअर डे डेटा जो टाकलेला आहे त्याची म त्याची गुणवत्ता अ त्याच्यानुसार त्याचा खर्च पण राहत असेल ना
हो.
हम्म म्हणजे
म्हणजे ए आय म्हण ए आय म्हणजे असं पूर्ण अस व्हर्च्युअल जग आहे म्हणजे काल्पनिक जग पूर्ण म्हणजे जो माणूस कल्पना करतो पण तो असं असं समोरा अस समोरा समोर बनवू शकत नाहीत ते ए आय ए आय बनून माणसाला दाखवत
ओके तुमच्याशी नवीन काहीतरी तंत्रज्ञानाबद्दल म्हणजे माहिती मिळाली तुमच्याकडून म्हणजे छान वाटलं की काहीतरी आपल्याला नवीन ऐकायला मिळालं छान माहिती दिली. धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद.